हा काय चाललंय, आवरलं का चहा वगैरे?
हो चाललंय, नाता
हो, काय केलय नाश्त्याला?
होय.
हो, चहा अस पहिलं झालं असेल, आता अजून दुसरा व्हायचा, असेल?
हम्म.
मी, ते दशम्या करत होते, गं.
हम्म.
मग-म तुझ्यासारखे माझे होतच नही, म्हणून म्हणलं तुला विचारायचं. कस करायचं, काय ते?
कसल्या, गोड दशम्या?
हां, गोड दशम्या म ते तू गुळाचं पाणी वगैरे, घालून करत नाहीस का?
गुळाचं पाणी घालायच, जरा मोहन घालायचं ना?
अ पिठामध्ये घालायचं का, मोहन? ह्म हं, बर
चवीला मीठ घालायचं.
ह्म.
आणिक्, कडक मोहन घालायचं.
हां, कडवून काय?
हां, हा.
ह्म ह्म.
आळं करून, ते मिक्स करायचं सगळं.
ह्म. आणि, परत गुळाचं पाणी, किती घ्यायचं?
ह आता आपण अंदाजान घ्यायच, किती आता आपल्याला, पिट कीती अर्धा किलो हाय का, पाव किलो आहे?
हां हां, त्याच्या अंदाजाने, घ्यायचं गुळ.
त्याच्या अंदाजान गुळ घ्यायचा.
हा.
आणि ते विरगळायचा.
बर. मग वेलदोडे वगैरे त्याच्यात घातले तर छान लागते ना? वेलदोडे वगैरे जायफळ घातलं तर छान लागतय काय? हा हा. आवडत असेल तर.
हम्. अंदाजान ते गुळाचं पाणी घालायचं आणि मळायचं ते.
आणि असं घट्ट मळायचं काय?
हो. थोडस लाटता येईल अस घट्ट मळायचं.
हम् हम् हम्. जरा चिरा वगैरे पडतात एकदम घट्ट मळलं की.
एकदम घट्टही मळायचं नाही मग.
हा. जरा मीडियम मध्यम. मध्यम हा. हा हा हा. आणि भाजताना असं मंद गॅसवर भाजायचं का मोठ्या गॅसवर भाजायचं?
सुरुवातीला जरा मोठा गॅस हे करायचं पुन्हा मग येत कि मंद गॅसवर, मिडियम गॅसवर ठेवायचं आणि भाजायचं.
हा. तवा तापला कि मग मध्यम गॅसवर
हं हं. मग भाजायचं. हो. लालसर.
हा. लालसर. तूप, तेल काय ते लावलं तरी चालतय वरन.
आपल्याला पाहिजे तस तुप, तेल कुठलंही काही लावल तरी चालतय.
हं. तेच मी करते नेहमी पण मला कशे तुझ्यासारख्या होत नाहीत म्हणून म्हणल आज विचारायचं. आणि ती चटणी पण तू त्याच्याबरोबर करतेस की नाही?
कशाची चटणी करते?
शेंगदाण्याची चटणी करत नाहीस का तू?
हा शेंगदाण्याची चटणी करते तर मग शेंगदाणे खंमग भाजायचे, सोलायचे.
हा. मग माझी की नाही मग अशी मुद्द होत नाही चटणी.
हुत्या कि मग. जरा खमंग व्यवस्थित भाजलं ना
हा‌. तेल सुटतंय काय त्याला?
हा. मग तेल सुटतय. अगदी कच्ची ठेवली का शिंगदाणी तर कसं मग तेल सुटल.
हा हा हा.
हम्. जास्तही भाजायचं नाही खमंग भाजायचा आ
हा हा हा‌ मंद गॅस वर जरा खमंग.
आणि मग लाल तिखट टाकायचं. पाहिजेल तर थोड जर. हा. जिरेचे दाणे दोन-चार का ची हा. आणिक कुठे यचं ते तिकटमीट घालून. मग तेल सुटते कुटता कुटता.
हा हा हा
हम्म बघ करून कसं झालं ते सांग मग
हा आणि ते आपण ते शेंगदाणे आणि घालतो त्याच्यामध्ये अजून खोबरं वगैरे घातलं तर चालतय. हा शेंगदाण्याचीच चांगली लागते ना मग ती कुटून करायची का मिक्सरला लावायची?
नाही नाही ते मिक्सरला मोकळं होतय ना जरा कुटले की मग कसं तेल सुटतोय त्याला
हा हा हा तेल सुटते ना
हम्म
तू ते करंजाचं पीठ पण असं अशी कुटून कुटून घेेतीस. त्यामुळ ते करंजे चांगल्या होत्यात काय तुझ्या
हो करंजीच्या पिठाला सुद्धा अ रवा मैदा हे मिक्सर हे करायचा घ्यायचं थोडं
अर्ध अर्ध काय
हा अर्ध अर्ध असं पिठी कमी घेतली तर चालतंय आणि मग ते भिजवून ठेवायचं ना
हा मीठ घालून त्याच्यात पण मोहन घालाय लागतय ना
मोहन घालायचं पण मोहन घालायचं आणि भिजवून ठेवायचं थोडं
मग कडवूनच घालायचं का त्यात मोहन
आ
कडवूनच घालायचं का मोहन गरम करून तेल आ हा हा आणि घट्ट मळून जास्तीत जास्त भिजल एवढं ठेवायचं काय
हां
हम्म हम्म हम्म
अर्धा तास तास ठेवा भिजवून
तू ते सारण करताना खोबरं साखर तीळ पण घालतीस काय तीळ सारणामध्ये
मी काय घालत नाही. खसखस साखर अन् हे घालायच खोबरं घालायचं.
तीळ घालत नाहीस काय तू
नाही घालत आपल्याला आवडत असल तर घालायचं घालायचं नाही नाही तर नाही घालायचं.
हम्म आता अलीकड सगळेजण साखर च्याऐवजी गुळच घालतात पौष्टिक ये म्हणून पण ते चवीला वेगळं लागतय ना गुळाच जरा
ह
साखरेसारखं नाही लागत.
हम्म हम्म
आणि काही काही जण रवा घालतात रवा पण कचकच लागतोय ना त्याच्या सारणामध्ये
नाही रे
हां कच कच कच लागतय मी पण नाही घालत कधी.
हम्म.
त्याची चव वेगळी लागते जरा हां. ते मग एकदम बारीक तां रवा असतो कीनी एकदम बारीक झिरो नंबर तस असतोय बग तो जरा भाजून घातला तर चालल मग. समजा घालायचंच असलं तर हं हां अगदीच थोडासा, हां जरा चवीपुरतं. खमंग वास येतोय म्हणून, ते तुपावर भाजून घेतल की जरा जास्त स्वादिष्ट लागत असंल.
ह
हम्. आणि समजा आता एक किलोच्या करंज्या करायचे असल्या तर अंदाजे आपण किती खोबरं घेतोय? एक किलो ला? पीठ आणि खबरं.
व्ह ये गुंड लागल की.
हां, होय काय? अं. मग आपल न आता अ एक एक किलोच सारण केलं तर अंदाजे त्याला किती पीठ लागल?
तसं काय कमी जास्त
अंदाजे घ्यायचं काय म्हणजे एक किलोला आस अर्धा पौन किलो वगैरे पीठ हेच आणि रवा आणि ते मिळून एक किलो होतयच की मग. ह पिठ रेवा आणी मैदा हां. अं हं. म्हणून म्हणलं त ते दशम्या पण करायच्या होत्या ते द्यायचं होतं ना ती जाणार होती मुलगी. म्हणून म्हटलं तुलाच विचारावं आता. तुझं एकदम तुझं एकदम अगदी परफेक्ट होतय अगदी चुकत नाही अजिबात. ते तुझ्या करंज्याला कस अस लेअर लेअर सुटत्यात, जसं काही जसं काही पुळाचे करंज्या आहेत असं सुटत्यात त्याला लेअर ते कुठून कुठून तू करतीस ना.
हम हम हम.
ते पीठ कुटतीस त्यामुळे त्याला अशा पदर पदर सुट त्यात त्या करंजीला.
हो कुठावं लागतं ना त्याला.
हम्म ते पदर सुटले की मग छान लागतात त्या खमंग. आणि मंद गॅसवर भाजायच्या.
हो कुठाव लागत त्याला म तस होत
साटा घालून पण छान लागतय ना साटा घालतेस की कधी कधी तू. ते जरास तेलकट होतात का साठ्याच्या? का नाहीत होते येवढ्या?
नाही होत
थोडं घालायचं साठा.
हम्म जाळीवर ठवायचं म्हणजे
साठ्याला काय काय घालायचं? सारण त्यात साठा
कशाचं साठा म्हणलीस?
ते आपण करंजीला मध्ये लावतोय साठा ते कशाचं लावतीस तू?
आपल्याला काय कडक तेल तुप असंल ते घालायचं.
हा आणि त्याच्यात ते कॉर्न फ्लॉवर किंवा मैदा मिसळून साठा तयार करायचं काय?
लोम असंल तर? अ त्याला एक पळीभर घालायचं.
हा हा.
अर्धी पाऊण पळी.
बर बर. हम्म आणि ते सा
कडक मोहन घालायचं चवीला मीठ घालायचं.
हा आणि ते अ अशी पोळी लाटून त्याची अशी सुरळी करायची ना वळी वरळी करायची अशी आणि मग त्याची
ह चपाती लाटायची अन त्याची सुरळी करायची. हा सुरळ्या मग त्या आडव्या करायच्या.
हा हा मग त्याचे असे हा आता त्याचे असे गोळे तयार करायचे मग.
हा गोळे तयार करून मग ते लाटायचं लाटल्यावर मग मग कोड सुटताय त्याचे
हा पुढ सुटतंय असं अलगद हातानी लाटायचं एकदम दा बून नाही त्यामुळे तुझे ते पदर सुटतात चांगले.
हो.
हम्म. तर त्यांना पण अगदी. अं गडबड करून चालत नाही त्याला.
शिस्तात करायचं कशाला गडबड करायची?
हा सावकाश करायचं.
हम्म
हा म्हणजे हे होतंय मग ते साठा ना काही काही जण नुसतं रव्याचं वगैरे करतात ते काही चांगलं नाही लागत.
हम्म
हम्म खोबरं, पिठी साखर अ थोडस अगदी बारीक रवा भाज जून घालायचा ते पण थोडासा आणि वेलदोडे हम्म आणि जायफळ थोडंस जायफळ थोडंसं. त खोबरं भाजून घेतलं तरी चालतंय ना म्हणजे असं खुसखुशीत लागतंय. सारणामध्ये हा थोडंसं भाजायचं. आणि ज्यांना चावत नाही त्यांना मिक्सरला लावलं तर चालतयं की खोबरं थोडं.
हो चालतय.
हां. आणि छान असं खमंग तळायचं.
हो.
ठीक आहे मग चालतय ठीव
हं
हां